बोला, हा बोला ना
हा जरा आवाज कमी येतोय हा काय करताय?
अहो ते ना रेंजचा प्रॉब्लेम असेल कदाच
अच्छा काय करताय?
काय नाही बसली.
जरा थोडा झोर्यानी बोला आवाज कमी येतो.
हा चालेल.
हॅलो.
काय भाजी वगैरे काय केली आज.
अज भाजीच चवळीची भाजी
हो का मला पण आज काय सुटलं नाही. सकाळी कढमा म दही मागवून घेतली होती थोडीशी मग कडी करून घेतली कढ पोळ्या.
मग तुमच्या इथे अशी भाकरी वगैरे बनवता की नाही.
मग बनवतात ना भाकरी वगैरे
म्हणजे कोणत्या पीठाचे ज्वारी बाजरी कमलचीू
ह.
हॅलो.
सोबत तर भाकरी चांगला लागतात पण काय आता ते पोरं वगैरे खात नाही.
खात नाही हा.
पोरांना आवडत नाही बाकरी काय करायच जाव. पळ्याच करून अं.
तांदळाची भाकरी करत की करतच नाही.
नाही भाकरी बाजरीचीच करतो बाजरी नाही तरर दादर वगैरे अससं.
तुम्ही कुठ कुठल्या भाकरी करता.
ी तांदलाच करते आमच्या तिथे हा नाही खातकण
म्हणजे काय राहतायदा आमला काय राहत.
काय?
म्हणजे कुठल्या भाकरी म्हणजे कसं तांदूळ का?
हो हो तांदोळू म्हणजे ते काण्या असतात बघा ना. कण्या माहित आहेत ना तांदलामध्येध्ये असतात त्या छोट्या. पण जेव्हा तांदूळ गा म्हणज ते रेशनचे वगैरे तांदूळ भेटतात. तर मग तांदूळ पण काही लोक म्हणजे अ काण्यात धुतात तर काही लोक प तांदूळा म्हणजे ते आहेत ना धुऊून ठेवायचे आधी
हा का हा.
उन्हाळ्याच्या टाइमात सर्व लोक म्हणजे धुऊन ठेवतात आणि एकदम म्हणजे कडक होन. म्हणजे सुकवतात त्यांना दोन तीन दिवस आणि मग ते सुकलं की मी त्यांना दलून आणतात.
हा.
हा आणि मग करतात भाकरी अ काही लोक गार पाण्यातच घेऊन. दार पाण्यातच पीठ माळतात का? लोक उकळ पाणी उकडवतात आणि त्यात टाकून हे घेतात.
हो म्हणजे अशा पांढऱ्या भाकरी येत असतील ना त्याचा
हो-हो पांढऱ्या
आणि गरम पाणी नाही घेतलं चाललं.
नाही गरम पाण ह काय सांगते काही म्हणजे काय काय आहेत ना गरम पाण आहेत उकडवूनच घेतात. मी उकडवूनच घेते म्हे पाणी टाक. त्या पाणी उकडवला की मग त्यात पीठ टाकते.
अच्छा. आणि थंड्या पाणीने केलं तर
पानाने मलून घ्यायचे मग नंतर काही लोक असे म्हणजे गार पाणीच घेऊन मालतात डायरेक्ट म्हणजे त्याला उकडवत नाहीत.
नाही का?
हा डायरेक्ट उतावणी घेतात बघा ना डायरेक्ट अशीच घेतात ती. उतवणी नाही घेत डायरेक्ट घेतात
हो आम्ही पण म्हणजे बाजरीची करतो ना ती इथं गार पाण्याने करतो पण एखाद वेळेस जर तांदुळाची केली तर मग गरम पाणी करते मी.
हा अमित.
क म्हणजे पीठ अस तू भाकर तुटत नाही ना
हो-हो मग तुम्ही थापून करता की लाटून हातावर?
नय -नय थापून करते लाटून नाही.
थापून
हो तुम्ही लाट लाटतात का?
हो मला थापून नाही येत मग मी लाठून करते.
हा का.
हा पीठ घेवून
बरय नाही मला पण मला पण पण नव्हत येत पहिले थापून वगैरे पण मग हळूहळू लागली सवई
हा तेच एकदा सवय केली का काही नाही पण मी ह ती त्याच्यात पडतच नाही. मग ते कसं एकदा ती सवय लागली का मग घरातल्याना पण तेच जास्त आवडतं. त्या भाकऱ्या जास्त चांगल्या लागतात खायला.
हा आणि दादर वगैरेच्या पण भाकरी खा खायच्या म्हणजे.
हा
चांगलं असतात त्या पण शरीसाठी पण काय घरात म्हणजे भाकरी म्हटल का पोरा आशी-आशी वाकडे तिकडेच तोंड करता. म्हणून मग पोळ्याच करायच्या
चपाती वगैरे मग बनवता.
हा चपाती.. ठु
माझे चपात्याच नाही चांगले होत. म्हणजे अ मी बर हे करते पण त्या माझ्या नंतर कडकच होतात.
म्हणजे कसल्या?
गव्हाच्या पिठाच्या
चपात्या
हो
कडक होतात.
हा आधी स्टार्टिंगला म्हणजे आधी आहेत ना जेव्हा करते ना गरम-गरम तेव्हा माऊ असतात
हा
थोड्या वेलाने खायला गेलात ना तर मग त्या एकदम कडक होऊन जातात.
म्हणजे कसं करताात तुम्ही?
आपलं आता पीक मलून ठेवते मी पंधरा वीस मिनिट ते पीठ मलते मलून ठेवलं की मग नंतर तेळात मला मलून ठेवते पूर्ण पाणी--ते त्यो अधिक नंतर तेलात पूर्ण त्याला लास्टला हे करते आणि मग ठेवते पंधरा वीस मिनिटं आणि मग नंतर ते लाटायला घेते ते बघा ना, ते हे करून त्यात थोडस नंतर तेल लावतात, परत हा तस करून ठेवते, हा नंतर म लाट पीठावर पीठ घेऊनच लाटते.
अं.
तव्यात तेल लावून वगैरे
आवो, मग म्हणजे हे बघा पोळ्या झाल्या ना, म्हणजे आता गरम गरम पोळी झाली ना ते ना. डब्यामध्ये असं म्हणजे भात आता आपण सुती फडकं वगैरे राहत ना आपलं
हा.
तर त्या फडक्यामध्ये ठेवायच्या, म्हणजे काय हाय ना नरम
हा मी पॅक करूनच ठेवते, अशा ओपन उघड्या नाही ठेवत. त्यांच्यावर पूर्ण तो असतो बघा, चपातीचा भांडा त्याच्यातच ठेवते.
तर कठीण व्हायचं. फडक्यामध्ये पॅक राहिलं ना, ते हाय ना कडक नाई होत म्हणजे फडक असत ना, आपलं साध आता रुमाल वगैरे म्हणजे पातळ म्हणा तस
थोड जोरानी बोला आवाज कमी येतोय.
आओ म्हणजे अ म्हणजे आता पोळीचा डबा हाय बघा, त्याला एखादा असं सुती नरम फडक ठेवायचं त्यात जर पोळ्या ठेवल्या ना आपण, तर त्या आहे ना कडक नाही होत नरम राहतात.
अच्छा. एकदा ट्राय करायला पाहिजे, नाही असल सोडा डब्याला वगैरे दयाय लागतात ना, मग त्या नंतर तर अशा डब्याला वगैरे द्याय लागतात ना, म त्या कडक होतात, मग मी बनवतच नाही आता डब्याला मी भाकरी तरीच देते.
हो का? नाही मी कर ते तर मग म्हणजे डब्या वगैरे सगळ तेच जातात.
ते मग त्या कशा आवडतात? चपात्या सर्वांना खायला. पन त्या मग न नीट नाही झालं, ते चपात्या आवडतात सर्वांना खायला पण, त्याला काय डब्याला द्यायला गार हे पडतात, कडक वगैरे होतात, मग मी नाही देत. त्या आसल मग. घरी अस कधीतरी, बनवायच्या गरम गरम खायाला.
हा हा. म्हणजे तुपामध्ये, तेलामध्ये
अ अशा म्हणजे तशा भाकऱ्या आहेत ना माझ्या हा भाकऱ्या दुसऱ्या दिवशी तरी, भाकरी अशी मऊ मऊच असते माझी
हा.
भाकरी नाही कडक होत.
म्हणजे तुम्ही बाजरीच्या वगैरे भाकरी नाहीच करत का?
नाही तांदलाचीच करते.
तुमच्याकडे पिकत अशे आमच्याकडे तर रेशन तांदूळ भेटतात.
काय?
म्हणजे आ रेशनचा बी तांदूळ भेटती इथ. चक्रा मारण्या पडता नि तांदूळ द्या, तांदूळ द्या देतच नाही तो.
हा काय? म्हणजे भेटतो रेशनचा पण आता, आम्हाला ते पण आमचं बंद झालंय सर्व.
हा का?
कायी त्यांचे बंद केलेत, कायी त्यांना भेटत मग, विकतच आणायला लागतात आता.
हा. आम्ही तर विकतचाच घ्यायचो, पण आता आता तो बी नाही भेटत.
आवाजच नाही येत थोडं हॅलो काय बोलताय
विकतच कायचं म्हंटलं पण आता तो पण नाही भेटत ए
तेच ना आणि आम्ही आता विकत आणतो पण ते पण पण किती
हो मग आता तांदळ म खिचडी साठी ना बासमती वापरते
बासमती म्हणजे खिचडी पुरताच आणि असं भात वगैरे केला तर सोबत
तेच ना भरपूर महाग आहेत ना आता
हॅलो
हा भरपूर म्हंटलं महाग झालंय आता सगळं
हो मग महाग तर आहेतच काय करताल म आता दिवसेंदिवस ना काही वाढते
आता आपण चांगलच तांदूळ खाणार थोडी ना आता काही काही लोक म्हणजे असे जाड जाड आपल्याला काही ते मला तर नाय आवडत जाड भात खायला
हो का
हा
नाही ज्याच्या त्याच्या घरची सवय असते ओ आता काही ना बघा काहीना रेशनचा आवडत नाही काहीना विकतच आवडत नाही असं
तेच ना पहिले आम्ही तर रेशनचच एवढ्या वर्ष खायचो पण आता बाहेरच खायला लागलोय ना तर मग त्यांची सवय झाली आता ते कांटाला आला म्हणजे रेशनचे खाऊन खाऊन जाड असतो ना तो तांदूळ पण एकदम असं हे होतं ती आता सवय आम्ही मोडून टाकली आणि मग विकतच खातो
हा का
बरं आहे म चांगलंय
ते पण किती महाग झाले आता आपण चांगलेच खाणार
ते तर हायचं आता काय करनार महागाई वाढ तेव दिवसंदिव
पडला ना त्याने जास्त महाग झाला सर्व
ह
चालेल मग चला छान वाटलं बोलून
हो